हॅलो हॅलो?
हाय साक्षी कशी?
काय करती?
हा मी पण छान आहे, मजेत आहे. काय करतेय? आज काय बनवलं नवीन?
अ पिझ्झा केला होता.
हो का तेच म्हटलं मला पिझ्झाची रे सीपी सांग ना, मला पण बनवायचा होता घरी. मला पण खूप दिवसाचा खाव वाटत होता पिझ्झा. तू घरी डव बनवला का?
पप्पाची मम अ नाही घरी नाही बनवला बाहेरून आणलाय.
म्हणून तेच मग. तेच घरी पण बनवतात ना आजकाल डव पिझ्झा डव घरी बनवतात.
हां डोख हां बनवतात ना, पण ते आपल्याला नाही जमत ना घरी म्हणून.
हो ना ते त्याला ओव्हन वगैरे पण लागतेय. कसा केला मग तू, ते तव्यावर जळत नाही का ग?
नाही प्लेट ठेवायचा ना खाली, प्लेट ठेवायचं मग त्यावर पिझ्झा ठेवायचा.
प्लेट म्हणजे अशी ऊ अ शी अ प्लेन प्लेट घेत का?
हां प्लेन, प्लेन नाही म्हणजे आपली आता खाण्याची. हां नाही ठीक आहे, अ बघ कांदा चिरायचा लंबा लंबा. अजून टमॅटो चिरायचा, अजून शिमला मिरची चिरायची. मग नंतर अ कढई घ्यायची. त्यात तेल टाकायचं, मग नंतर सगळं ते सॉटे करून घ्यायचं. थोडासा सोया सॉस टाकायचा. मग ते चांगलं होऊ द्यायचं ते आपलं सगळं शिमला मिरच, कांदा वगैरे. ते झालं मग की मंग पिझ्झा बेस घ्यायचा, त्यावर शेजवान चटणी मिओनिज, टोमॅटो सॉस, मॅगी, मसाला
हां हां
तर ते सगळं मिक्स करायचं आणि ते सगळं असं फेलून द्यायचं.
पिझ्झा असो
नाही, पिझ्झा सॉस कशाला? त्याच्या म्हणजे ते नसलं तरी एवढं भारी लागतं तो पिझ्झा सगळं असं मस्त मिक्स केला की लई भारी लागतं, मग नंतर हां, मग नंतर त्यावरती आपण ना सॉटे केलेलं ते नव्हतं का? शिमलां मिर्च वगैरे ते त्याच्यावर टाकायचं, टाकलं कि मग चीज टाकायचं आणि ऑरगॅन चिली फ्लेक्स टाकायचं, हां कच्च, कच्च, नाही लागत, नाही तर ते डायरेक्ट टाकतात तर ते कच्च कतर हां मस्त अस हे होऊन जातं ना ते?
हो, मस्त होतेय त्यांनी आणि मग पनीर वैगेरे
टाकू ना मग, टाकू शकतो, मसाला
हां
हां टाकू शकतात ना
हां
मग ते पण फ्राय करून घेशील का पनीर?
आ, हां पनीर पण फ्राय करून घ्यायचं ना, अ काय, सॉरी ते चटणी वगैरे टाकून हां, अजून?
मग गॅस ठेवता का? गॅस वर आधी
आधी इटावा ठेवायचा, मग नंतर खोल प्लेट ठेवायची, मग त्या उभी ठेवायची उबडी. प्लेट, मग त्यावर पिझ्झा बेस ठेवायच, ते आपण पिझ्झा केला होता ना ते ठेवायचा उगडी, आणि मग त्याच्यावर अ, ते, गंज ठेवून द्यायचा, म्हणजे कस ते पातीलं आणि झाकण ठेवायचं मग ते आपोआप चीज ना असं मेल्ट होते नंतर भारी असं पिझ्झा होते.
हा हा हा असं गुड
हा
कि खाऊ घालशील मला करून नाहीतर मीच येते
ठीक आहे येईल ना तू ये आम्ही तर हमेशाच येतो तू ये हा
हो हो येईल ना एखांद्या वेळेस काय करताय मम्मी
हम्म पार्टी करू आपण मम्मी काय
हो मस्त
नक्की
हां
बनवला पि
आ
येतंय येतय बोला
हॅलो
हो बोला ना हॅलो
काय मांजर वगैरे पाहिजे का? मांजर पाहिजे का म्हटलं तुला
द्या पाठवून द्या आता तुम्ही घेऊन येसाल ना येसाल येसाल
व्हाईट आहे ब्राऊन आहे. हम्म विकी सांगतात खूपच आवडते म्हणे महिमाला महिमाला खूपच आवडते म्हणे मांजर हम्म खूप केअर करते म्हणे ती मांजरांची हो.
आणेल मग सोबत
आहेत ऑलरेडी म्हणजे एक बाहेर तुमच्या मांजरा कशा असतात ते आहेत.
पण तू प्राण्यांवर खूपच दया करते बाई
पण त्यात हो हो बा त्यांनास असं का कोणी हकारलं तर त्याला हाकलून द्या बाहेर
हो प्राण्यांवर खूपच दया करते तू पण
हो मग काय करत आहे आता तू
ह अन असंच पाहिजे. काय त्या मुक्या जनावरांना काय समजते. तुझ्यासारखं बाई खरंच सगळ्यांना हे घ्याव. किंवा एवढ मुक्या जनावरांची सेवा करती. हम्म काय ते ते मग सासूबाई सांगत होत्या. आमची मही आमची महिमा म्हने बसत्या मांजरत. त्य लाडवतात म्हने महिमाजवळ कि, महिमाची रूमच सोडत नाहीत. म्हणे. आणि बिलकुलच महिमा म्हणजे त्यांना एक मिनिट सुद्धा सोडत नाही म्हणे.
ठेव.
हा रडली आणि ते एक माजर एक्सपायर.
मध्येच तर नाय माजर आणि मी तुम्ही लॅबमध्ये जाणं सोडून देईल.
तेच ना मग. अ ते एका मांजरी काय तब्येत खराब होती काहीतरी झालं होतं म्हण तिला. त लगेच दवाखान्यात घेऊन गेली म्हणे काय डॉक्टर. डॉक्टरला सांगितलं काय झालं किती रडत होती म्हणे बाप रे बाप. जेवली नाही म्हणे त्या दिवशी तू दे. हो सासू सांगत होते जेवली नाही म्हणे महिमा त्या दिवशी अजिबात.
तेव्हा
हो ना,
हो बाकी कशी चालू आहे. तुमची तयारी काश्मीरची.
काश्मीरला का, काय मुलींच झालं का,
हो झाली त्यांची शॉपिंग वगैरे झाली तुमची झाली की, नाही.
नाही ना माझी राहिली अजून''
सगळ्यांनी सगळं घेतलं दोन दोन स्वेटर घेतले इथून. पण गोळ्या वगैरे घेतल्या अजून''
हमं,
सगळंच काही तिथं राहायलाच चालू एवढं सामान घेतलं.
हो गा, त्यांनी घेतला मग आपल्याला घ्यायची आवश्यकता नाहीये.
शॉपिंग के''--''
हम, म आता त्यांचे स्वेटर घालूत होता आपण. नाही त्यांचे स्वेटर दोन दोन स्वेटर म्हटल्यावर एक स्वेटर आपल्याला दिलच ना. हम्म आ,
बाकी काय ग तू. होय मागे च होतो मी तिकडे.
हम आम्ही तिकडं वैष्णोदवीला गेलो होतो. वैष्णोदेवी भारी आहे मस्त आहे पाहण्यासारखं. अ नाही इथून गेलो होत आम्ही. पहिले गेलो होतो आम्ही. अ गुजरात गुजरातहून आम्ही राजस्थ. स्थान राजस्थऊन अमृतसर.
राजस्थानमध्ये काय पाहिलं.
सर्व रोना ना. राजस्थान मध्ये ते ब्रह्मदेवाचं एक मंदिर आहे. म्हणजे प पूर्ण भारतात एकच मंदिर आहे ब्रह्मदेवाचं. ते बघितलं खूप पाय न सार का राजस्थानमध्ये. हो हो,
बघि पूरच जयपूरमध्ये
नाय तीकड नाय गेलो आम्ही जयपूरला वगैरे काही नाय गेलो आम्ही ते मंदिर वगैरे बघित ल. अन् बरच काही म्हणजे अस थोडी शॉपिंग केली बाकी काय नाय नाय नखाटुशम वगैरे नाही केलं. आता काश्मीरहून आलो की आपण खाटूश्यामला जाऊ म. खाटूश्यामची टूर काढू.
त्यांना रूट आहे. हो काढू ना आता.
हम्म.
मग आणखी तिकडं गेलो. अ काय अमृतसरला गेलो मंदिर बघितलं सोन्याचं. ते आपलं गुरुद्वार हा ते पण चांगलं आय. हो.
हो खूप छान शांत वाटते तिथे.
हो हा वैष्णो देेवी बस. अन् तिकडन तिकडून येता येता ओंकारेश्वर, उज्जैन
हे पण झालं हम्म.
हो ना तिकडे मग गेल्यावर तिकडे ओ सोमगर
कुठे?
सोनमर्ग, गुलमर्ग.
नाय नाय तिकड नाय गेलो त्यांनी एवढं नाय बघितलं. आणि ते हे बघितलं गुजरातच ते अ वर बघ
हो हो माऊंट आबू काय माऊंट अबू म्हणून आहे तिथं राजस्थानमध्ये गाव. तिथं पण गेलतो तिथं प हा तिथं पण बघितलं. हा गिरनार पर्वत ते तिकडे आय ना ते पण बघितलं.
हा गीर तयार
हा. तिथ ते पण बघितलं अजून काय खूप परस काय मस्त एक नंबर हो.
तुम्ही म्हणजे किती सारे
आमचे म्हणजे आम्ही टूरमध्ये गेलो होतो तर आमच्या छत्तीस गाड्या होत्या ट्रॅव्हल्स.
बापरे हो का?
छत्तीस ट्रॅव्हल्स हुत्या हो. हम्?
मला ट्रेननी गेल्या होत्या की काय?
हा नाही छतीश ट्रॅव्हल्स होते. हा छत्तीस ट्रॅव्हल्स होत्या म्हटलं, काही खर्च आपला काही त्यांचा. हम्म
हो.
त्यांनी छान मस्त असे हे केले, होते धर्मशाळा केले होते राहायसाठी. आम्हाला? त्यावेेळेस समजा आमचे तिकीट काही नाही, दहा पंधरा हजार रुपये लागले आम्हाला पूर्ण फिरायला. पंधरा हजार रुपये. नाही आयुष्य नव्हत आम्ही तिघंच जण होतो.
हा हा
फक्त तिकिटाची, अंतर राहण्या खाण्याची सोय त्यांची घरी सोडलं.
हो का ते.
तुम्ही सोडला.
त्यांच्याकड बरं होतं मग मस्त झालं मग तेचं.
हो. हम्म.
काय कर.